नमस्कार ताई बोला. मी मजेत मस्त. मस्त.
झाले काम तुमचे आवरले सर्व.
हो काम आवरलेत सगळे. सगळ्यांना नाष्टा मुलांना शाळेत सोडले सगळे झाले.
काय-काय बनवलं तुम्ही आज. टिपिनला.
जे मुलांसाठी नाष्टायाला मी शेवयाचा उपमा बनवला होता. मॅगी तीच आपली घरगुती पद्धतीने घरच्या शेवयापासून. मुलांना म्हणजे. मॅगी आवडते विकतची त्याच्या ऐवजी. आपण जर घरगुती पौष्टिक असं दिलं. तर पौष्टिकही जात. आणि मुलांची जी मॅगी खाण्याची इच्छा असती. ती त्याच्यातून पूर्ण होती.
बरोबर.
हा मी शक्यतो असं मुलांना. अ म्हणजे घरगुती पदार्थ बनवून म्हणजे देते. असं रेडीमेड म्हणा किंवा बाहेरचे. जे अनहेल्दी फूड असतात. तर ते थोडस टाळते.
बरय-बरय बाहेर बघा ना. कोणत कस जातय. आणि. काही पदार्थ म्हणजे बघा एक्सपायरी डेट असतात. ते आपण बघून. न बघताच आपण खात असतो. त्याचा. आपल्या आरोग्यावर किती मोठा परिणाम होत असतो.
हो. हो ना तेच मग त्यामुच आपण घरी दिलं तर ते म्हणजे स्वच्छता आपण पाळतो किंवा त्याच्यासाठी वापरणार पाणी तर ते सगळं म्हणजे आपण आपल्याला माहिती ि असत ते स्वच्छ आहे किती आहे त्यामुळे मग आपल्याला बिंदास आपण देऊ शकतो बाहेरच्या आपल्या गोष्टींना माहि नते आपल्याला कि ते कस स्वच्छ आहे का नाही आणि मग त्याचे त्रास होतो आपल्याच आपल्याला आपल्या शरीजऱला
तुम्ही काही बनवता का घरी छान अशा वेगळ्या रेसिपी तुमच्या आहेत का
हो बनवत बनवता अस म्हणजे रोजता आपण भाजी पोळीच खातो बघा आणि ते खाणं पण खूप आपल्याला गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी आपल्याला ऊर्जा पोषण ताकद मिळवण्यासाठी हे आपल्याला अ म्हणजे भाजीपोळी पालेभाज्या फळ दूध यासारखे पदारप हे आणि आता खूप जणांना कंटाळा येतो रोज रोज खन मग एखादा युनिव्हर्सिटी परत असतो
ना
इडली सांबर झालाफा झाला
ह हो हो बदल म्हणून आपल्यालाही गरजेचं असतं मुलांना गरजेचं असतं
ता ला पा पाणी कस वापरलं काय नाही पण मुलांना खायचंच असतं बघा तस आपण आपण घरी स्वतः ट्राय करून त्यांना देऊ शकतो त्यांना ह ती खाण्याची मला पण येते आणि आपण स्वतः बन त्यां त्र होत नाही
हो बरोर
मंचुरियन मग मंचुरियन म भरपूर जणांना आवडतात पण गोष्ट अशी आहे की बाहेरे ऑइल खूप असत आणि मुलांना त्या पटकनंत म्हणजे ख पै वेस्ट हो आणि तर त्यांना आजार पटले की आपल्याला परत दखा नाही डबल
हो मानसिक त्रासही होतो आणि जे आजकाल चानी जे स्टॉल असतात दुकान असतात उलट ते इतके म्हणजे अहायजेनिक असतात म्हणजे अजिबात स्वच्छता नसती किंवा त्यांच्याकडे वापरणारे पदार् काण आपल्या माहि आप छान प्रकारेरी ब काृ पद् ब काही फार अशा अवघड नाहीय घरी आपण छान प्रकारे बनवू शकतो
आमच्या मंचुरियन हा म सांगत मंचुरियन बनवतानाझ काम आपल्याला खूपी लागते होती आणिच अ जसं खिसून घ्यायचं बारीक पिसल्या अंतर तऊन घ्यायचं कार थोडं पाणी असं पिसल्यानंतर त्याच्या त्याच्यावर आपण अ मैदा टाकणार थोडा कणिक मळण्यासाठी
हम्
त्यात आपण लाल. हिर हिरवी मिरचीची त बारीक पोड. लाल मिर्ची तिखट हो त्याच्यानंतर थोडस धनिया फूड पावडर. जिर ओवा या सारखे पदार्थ एकत्र करोना. पण कधिक मळण्यासाठी मळून घेत तो त्यानंतर त्याचे छोट छोटे बस करायचेहोतो. बस झाल्यानंतर आपल्याला अ तळण्यासाठी आपल्याला तेल लागल. तर ते आपण एकदमशी हळूहळू. लो फ्रेम लो फ्रेम ठेवून क्रिस्पी असे झाले की तळ क्रिस्पी होण्यापर्यंत ते आपल्याला तळायचे आहेत.
हा.
आपल्याला तेथळून झाल्यानंतर आपल्याला एक मंचुरियन रेडी करण्यासाठी तरीवी लागते.
बरं बरं.
त्यात आपल्याला परत गाजर मैदा कोबी कॉर्नफ्लावर हे. पत्र म्हणजे असं थोड लागणार साहित्यत. अ ग्रेव तयार करण्यासाठी
हा हा.
तर आपण आपल्या बघा आता बाहेर. टाकतात भाजीपाला पण मग आपण आपण घरी टाकू शकतो आपल्या आवडीनुसार ऑनलाईन टकू शकता तु्ही तुम्हीय असेल टाकू शकता. तुम्ही कांद्याची पात अशी थोडी बारीक चिरून टाकू शकता बघा. शिमला मिरची मुल हे. अ असो सपेट भाजी करून दिली तर नाही खात पण आपण जर त्यांना ते वेगळ्या प्. ुम तर ते आवडीने खातात.
हम्म खरंच एक. म्हणजे आपल्याला हो.
शिमला मिरची गाजर याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे ऑनियनचे अ त्यानंतर क तेल घेतलंाते त्यात आपण अ फोडणी देणार जिरे मोरी आणि आपण जे काही भाज्या चिरून घेतलाय कट करून ते परतणार आपणत परततत आपल्याला मसाला टाक. हळदी मीठ मोरी लागतिक. त्यानंतर मंजयन मत ोड पाण्यात मिसळून त्या टाकाय. त्यानंतर आपल्या आवडीचे रेड चिली झालं ग्रीन चिली सोया सॉस. टोमॅटो. सस हे दोन मिनट वाून घेतल्यानंतर तर आपण त्यात थोडंसं नॉर्मल पाणी टाकणार ग्रेवसाठी आणि त्यात हे बॉल सोडायचे आपण छान अे मंचन त राहतात.
ह छान रेसिपी सांगितलीत आहे तुम्ही दुसरे अ म्हणजे प्रत्येकाची प करण्याची पद्धत एक थोडी फार वेगळी असते पण छान सांगितली हो तर नक्कीच मी तुमची पद्त ट्राय करून बघेल छान रेसिपी सांगितली.
बरा तुम्ही काय बनता स्पेशल
अ स्पेशल म्हणजे आमच्याकडे असं चायनीज वगैरे तर आम्ही कमी खातो. पण म्हणजे तरी आम्ही चायनीज मधला एक फ्राईड राईस फक्त तेवढं मी बनवत बा मुलांना म्हणजे बाच का नूडस वगरे आम णत नाही म्हणजे ते म्हणतात पण आम्ही काही जास्त आणून देत नाही तर फ्राईड राईस वगैरे बनवतो आम्ही मग ते तर सगळ्या सोपी रेसिपी आहे आम्ही तो रेडीमेड मसा मितो शेजचा फ्राड राईस तो आणत असतो ग भात आपला साधारण चिजून घ्यायचा किंवा रात्रीचा कधी उरलेला भात असेल तर तो तोही आपण वाया जाण्यापेक्षा अशा पद्धतीने खाऊ शकतो त्याच्यात फक्त आपण मग उभा कांदा चिरायचा कोबीच्या बारीक म्हणजे बारीक चून घ्यायम मि पर क वाट जरश बीन्स ह्या अशा भाज्या आपल्या आवडीच्या असतील किंवा मुलं ज्या घात नाहीत त्या जरी घेतल्या घेऊन एक वाून घ्याय थोड्याश अर्व वा त भ टा त्याो रेे आप म अस्राड म ो टाय त्याच्यात मी टाकायची गरज नसते आणि तो म्स करून एक वाफ काढा छे म्हण भत क म्हण आप ख वा बा बिणी वरे बनत त्याव एक वेगळी चव म्हणून महिन्यातून एखाद्या वेळेस चांगलंय द्यायला मोबाल
बरं कधी तरी वेच्या पण त्यांना हे देणं गरजेचेच आहे भाजी त फ जे पण कळ
हो आप आपल्या म्हणजे मोठ्या माणसांना तेच तेच खाऊना येतो एक वेगळीच चव हवी असते आणि प्रत्येक वेळे मध्ये बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरीच जर तीच बाहेरची चव मिळाली तर बाहेर जायचं कोणी नाव येणार नाही आणि आपले म्हणजे शरीसाठी चांगलं राहत त्या मुळे घरी केलंल अन्न केव्हाही चांगलंच तेच आपण म्हण वेगवेगळ्या म्हणजे आजकाल तर उलट छान मोबाईल वर सगळ्या रेसिपीज पा त्या बघून आपण मग बनू शकतो आधी तरी सांगायला कोणी नसायचं बाहेरच्या क व आपल्या चांगले मिळाले तर बघून आपण छान बनू शकतो कोरोना काळात तर लोकांनी किती तेच बघून म्हणजे व
अछ आणिमण बनवतो आणि ते खाला पण रोग्याला रांगलच असत
हो घरी घरी बनवलेलं केव्हाही चांगलंच असतं तुम्ही काही बनवा आपण घरी जे ब आपल्याला माहित असते आपण किती स्वच्छता पाळली किंवा किती चांगले पदार्थ त्याच्यात वापर बाहेरचे पदार्थ किती म्हणजे ते तेल किती वेळेस त्याच्यात तळलेले आहे किंवा किती स्वच्छ आहे हे आपल्याला ही माहिती नसते आपल्या उघड्यावर की जी आपण काळजी घेतो झाकून ठेवणे वगैरे तर तसं ते काही करत नाहीत त्यामुळे मग ते घरी येऊन आपलं कधीतरी मग पोट बिघडतं हे होतं ते अशाच गोष्टी कारणीभूत असतात त्याला
बरोबर चालेल चाल धन्यवाद ताइ तुमची रेसिपी छान वाटली मला धन्यवाद नाहीो